हॅलोॅो हॅलो हा बोला
हा बोल सर यथं येऊनच बोवाला काही नाही कोण पाह नाही बला
हो कोण पाहत नाही पण डस्टर्ब नको व्हायला आपली एकमेकाच्या आवाजाानं
बोला न लम हॅलो आपण घेतलं इथच बात करूत गेला गेला कॉल राहते चालू अ ये वात कोणत पभे
अ
लेल फोन करत कर कुढ आहे दुधग झोबाई पाट सुधगा नाही आज एअरपोर्टची फ्लाइट बुक आहे आमची दुबईची
आ दहा मिनटातरीेट माझ बोलतय का हम् अच्छा अच्छा बर धन्यवाद सर फ्लाइट बुकात दुबईला कध
कोण सिंगापूरला यायचंय मग नंतर दुबई करायची
अ म चेंद्रवररली फ्लईट ब केमती
बर हे जास्त झाले थोडं एनेबल त्या गोष्टी शक्य आहे ते बॉ सर
नाही नाही आता काय लोक चंद्रबाू जाऊ राहिली ा आांग
तुला सांग सांग नार झालं फिस्ट ठीक
चालू नट फोन चाल इरनेट चालू हॅलो त हॅल
ह
हा बोला ना ब मला वाटत एका टक्टळतो माझडाय प्रो प्लेर आहे मी म टी ला सरलार म्ह माहिती ब मणालाभी आर अ अभ्यास करावा लागतो सर त्याला
हो तुम्ही लहीचा अभ्यास केला वाटता वाटत अ
लईस काल त आशी माहिती हगू शक म अशी माहिती नाही सांगू शकत मी
अरे कॉलीचं नाव सांगन सर तुमचे
तेच ना नाव ते नाव न सांगूक तेस ना आपली माहिती काय आपण काय करतो ते सांगू शकत
अ नाही पण तुम्हाला नवट पडली तडं तुमचा बॅनर लावला होता मनमन
येणार
नि पाडलं वाचला आ्ही ते ते नाही का तुलत बहिणी तुमची आराध्या बधगाव जावेल ते तला ब्यांशी टक्के पडली तिच बॅनर लावली
त माहिती समोर आहे दफ तेाल जवा्हा
दुई फट दुबई फाटी येते का तुम्ही दुबई फाटा कुठे आहे सांगा ब तेवढं
दुबई मध दुबई नावाचं गावी व ना आप स्वग माहिती आहे ना मग
चले चचा ट हतो
काय मागा फोन करचातो मग तुम् का शिकलाय ह आणि ती वई ती नावन त तस कोंग खां सगळं कमती कमप कर कर त मो हड का.
सता झालंय का ट तश एवढ आजूर पुसतो गा गा गाडीत बसतो अन गाणे लवीतो. शांता बाई काही दिवन का.
अन आत निस्ता मार खातो मा तो तो अभिजित पन्नावाने हो त्यालूस सुईच ते फोनच हे करता येत नाही आणि तो काय ये करणारेय. त्यो तळ्यात नाय दिसूरायल त्याज नजर थोडी वाईटची दिसू रायली मला. तो टेलिग्राम व निस्ता ऑनलाईन राहतो त्याला काही सांगा तु्मी. अंन ते. हॅलो हॅलो ह बोला ना. ते म्हणल कोणच्या पळीला होते तुम्ही.
मी दुबई इंटरनेॅशनल स्कूल हाया. कुड आलं ते दुबईत आलं ते. त्याला काय म्हणत्या रे अय ओम्या त्याला काय म्हणत्या बुर्ज खलिपा. बुर्ज खलिपा हा बुरश्या काय र बुर्ज खलिपा च्या साईड ला एक्झॅक्ट बाजूला खेटून खेटूनय.
हा एकझेट बाजूलाय एय वैदान फोन घेऊन जा. तुमचं काय चाललंय. काय ना बाकी काही नाहीता निवांत हाय ना हा निवांता आहे ना. जेवन बिवन तुमच बरं हाय झालं ना. हा. दोन तीन बोकडे ते चवले आम्ही एवड खात नाय ना. बोकडे
देव तुमचं एवढं कुराक ये.
हा मग किती काम कर्त्या तुमी काम काहीच नाही करत फक्त खातो. तुमच वजन कितीय अस. हो असं शंभर अडीशे काय नचते का बाकी काही नाही. अडीशे गेला आता तुभईया काय म्हणत
ह हॅलो हे याला वळकता तुमी.
एक झालं वाटलंच
जाऊदे ते ना ना हाय इड तुला बोलल असत. ह ते म्हणलं. ते आभी माहिती का तुम्हाला तो शिवा ना ना चा.
आपडे पावने लागायचे. होय ग आता असं बोलू राहिलो तरी बी जाऊदे काय नाही एवढं कुडते चालू राहूद्या फक्त बोलत राहायचं बोलायचं काय तू बोलत जाय फक्त गुलाबजाम भेटत असते म काय होत खायला काय होतं. मन मन ह मग अहो तो काल लय मजा होती जेवायला. कोणाचं लग्न ते ते पा ते रसगुलास म्हणता रबडी थोडी
रसगुल्ले रबडी त्याला रबडीत म्हणता ते रसगुल्ले फक्त पाकेल राहत्या. रबडी घेऊ बघ रसगुल्ले आसे घ्यायला गेलो ना असे वेगळे भेटता स्वीट्स मध्ये स्वीट्स मध्ये फक्त रसगुल्ले भेटते. वेग साखरेच्या पाकच रसा राहत हा हा
हं
तुम्ही निवांत हाय बाकी हा निवांत हाय काय चाल काय चाललं तुमच्या बा काय नाही जेवण खावण करायचं बसायच तर आराम करायच झोपायचं पसरायचं ह दोनच्या बाहेर जायना भाई. ये नको ना
हा तुला काय झालं हासा ती कॉल रेकॉर्ड ऐकली बरका नहीं रे ते नाही ऐकत कंपनी वाले ऐकत
तो बोकडा खाल्ला. पण कोंबडी खाल्ली का? तुमचं काय चाललं बाकी पाहिले ना पोर.
हे हो मोठी हा
हो तू टॉयलेटला जातो पाणी कधि टाकीत नाही. त्याच्या घरची म्हणत्या
मारतानी ब्लॉक का
तो पाहा ना तो कस पाहतू हसतो काय शायनिंग मारीतो. नाही नाही विषयानच का त्या्
ये रस् इकडे ये काही नाही थोडे एडपाट नमुने भेट त्यात, एक गेम खेळतय काय ते सां एवढा प्रो झालंय ये किती मारले?
शिवा नाना च
दोन मारले कोणता आहे फ्री फायर!
माझ डायलॉग नको हाणू शहाणपणा नको करू!
माझा डायलॉग ओक प्लेयर, प्रो प्लेयर आलाय खेळायला.
ये घे रे, थांब बोलतोय ना!
हो बोला ना बोला, ये कट कर दुसरा लाव ये नाय थांब ना हा. शेवटचे दहा मिनिट राहिल ना तू कट कर म्हणतोय, अरे दहा मिनिट झाली ना? नाही ना! म्हणजे कॉल नाही संपलं का कॉल नाही संपला, किती मिनिट बाकी आहे अजून सेकंद बाकी की हायत. मग तुम शेवटचे दहा मिनिट दहा मिनटं बोलला. हॅलो ते भुशन माहिती, त्याला नाही ऐकू जात एवढ्या लांब हम जाऊदे ना!
आजुन काय म्हणलं?